हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा येतय का आयकायला?
हा येतोय येतोय.
हा काय चाललंय?
काय नाही चालू आहे आहे.
बरं पाऊस
येतोय आता आवाज व्यवस्थित कालच्या सारखा पाऊस आ हे आहे जोरात आहे पाऊस.
होय ना.
होय, म्हणजे एक दहा पंधरा मिनिटं थांबतोय तेवढाच परत येतोय.
होय.
होय गावाकड आहे?
अ इकडं पण असा सलग नाहीये अधे मध्ये असं थांबून येतोय.
हा हा हां गावी खूप आहे पाऊस तिकडं.
होय ना.
राधानी धरण ऐंशी टक्के भरलय.
होय ऐंशी टक्के चांगलं भरलंय की मग आता.
तर ते स्वयंचलीत दरवाज्यांना पाणी लागले आज रात्री ते आर्ध्य पण होऊ शकत एवढा पाऊस आहे.
होय? ह ह ह बर इकड अजून कोयना धरण भरायचंय.
अजून सगळी धरणं पूर्ण सगळी कमी झाली होती ना पाणी खूप आतमध्ये गेल होत. तर ते भरायला वेळ लागेल पण ह्या वेळेला पाऊस जास्त आहे नाही नाही भरलं भरलं म क कधी भरेल आणि कधी सोडतील काय सांगता येणार नाही.
इकडं पण असा म्हणावा असा सलग असा नाहीये पाऊस मधनच तेवढी जोरात सळक येती तेवढंच.
हा हा.
दिवसभर असं काय नाही.
हा हा. इकडे आहे पाऊस तसा होय होय. आ हे चार पाच दिवस पाच दिवस काहीतरी पाऊस आहे म्हणून सांगित ले म्हणते कुठे पडल तिथे पडल.
हा तेवढा धरणात तेवढा पडावा म्हणजे झालं.
होय.
धरण भरलं म्हणजे बास.
हम्म धरण भरतय अजून पावसाळा पूर्ण बाकी आहे.
होय. काय सांगतायेते एकदा गडी मारून बसल्या ग येत पण.
नाही पुढच्या दोन महिन्यामध्ये मुसळधार पाऊस आहे. ऑगस्ट सप्टेंबरला ह.
हां हां बरं. आज मग कस्टमर आहेत का नाही.
कस्टमर कमी आहेत.
हा.
चेकिंग चालू होते सगळीकडे आमच्याकडे पण होतय.
हा हा झालं का व्यवस्थित.
झार झाल.
काय प्रॉब्लेम नाही ना.
हा सांगतो नंतर.
हा हा.
मग तिथं पाणी वगैरे साचलय का तुमच्या इथं.
नाही अजून पाणी साचत नाही इकड एवढं नाही साचत मग ते कसं आहे एक दोन तास. पाऊस अल राहत राहिला तरच ते साचत आणि त्यावेेळेला. समुद्राला ती भरती आली असेल तर. गटराचा निचरा होत नाही ना पाणी सगळं अडवून राहतं त्याच्यामुळे. ते तुंब ते पाणी मग.
हा हा.
बर.
जेवण.
जेवण आता जेवायचं.
हम् हम् ह सरांना सकाळी कॉल केलता.
आलता काय.
हा पण ते रात्री त्यांचाच कॉल लास्ट झालता ना.
त्याच्यामुळे त्यांना परत करूच शकलो नाही कॉल असं झालंय आणि दिवसभरात ह्या. कामाच्या ह्याच्यात वेळच मिळाल सरांचा पण कॉल आलता. करा मी कॉल. आता दिवसभर फ्रि हाय पण काय मलाच वेळ नव्हता. म्हटलं आता राहु दे संध्याकाळी बघतो म्हटलं फ्री झालो तर. कारण गाड्यांचा वगैरे आवाज येत होता आणि ते. तस हे चालत नाही ते काहीतरी परत तर कॉल करावा लागतात वाटते ह परत ते.
ह ते आवाज जातोय सगळ हच्यात असं होतो रात्री पण. येत नव्हता नीट मला.
हा तर तो कॉल आपल्याला हे होणार तो म्हणजे. चेकिंग साठी तो जाणार कोणाला तरी आणि मग ते. ते आपल्याला कॉल करणार की तुमचा ये हा आवाजही येत नव्हता बरोबर तुम्हाला व्यवस्थित. बंद खोलीत आवाज न येणाऱ्या ठिकाणी बसायला पाहिजे वगैरे असं सांगणार.
हा.... हो....
तुमचं, चालु झालं की नाही? काल.
नाही केलेलं ते, नाही केलेलं कुठे वेळ पाहिजे? तेवढा, दिवसभर शाळेत असलं की कोन काही म्हणजे? असं नसतय जास्त मग, घरी आलो की, परत स्वयंपाक करायचा. परत ते बोलत कधी बसायचं. असं होतंय मग
हा.. हा... हा
तेवढा वेळ पाहिजे की, आपनाला
व्हय....
शाळेत कस होत नाही, फोन बघायला आणि परत जरा, काय काय माहिती असत्या. ती आल की बघत बसल की परत. त्यात आणि वेळ जात.
व्हय.. व्हय... व्हय ते आपल्याला वाटत. ते आपण फ्री असतोय वगैरे म्हणून, पण ते नाही होत
हा... ह... तेच की.
नाही केलेल ते म्हटलं, बघू परत कधी फ्री होईल तेव्हा, आपण बघू परत करायच.
हा... हा... हा
हा.... हम् हम्म..... आणि काय....
हॅलो....
हॅलो... हा.. आणि काय? माझा आवाज येतोय का? तुम्हाला नीट हा.... बर. आता चालूय का पाऊस? मग...
हा... पाऊस आता कमी आहे.
हा.... हा
म्हणजे, नाही आहे आता मी आता बाहेरच आहे. रोडवरती आहे. येत नाही.
हां... हां... बरं... बरं.. जेवण मग?
जेवण, अकरा वाजता.
होय... ह... बंद कितीला होतंय?
बंद बाराला.
बाराला हुत्या व्हय.
हम्म....
आणि सकाळी चालू कितिला?
अकराला चालू होतंय.
हा... हा.. म्हणजे? वेळ आपला मिळतोय. हा...
ते बारा
हा... हा... जे झोपायला वगैरे अस वेळ मिळतो.
हो... वेळ मिळतोय.
हम्म... हम्
त काय आराम कयला वेर आहे. भरपूर काही नाही.
हा... हां बरं
अस सकाळी लेट असल्यामुळे, लेट रात्री लेट. म्हणजे, झोपल्यामुळे सकाळी लेट उठलं तरी चालतंय.
चालतंय हा.
हम्.
तेवढी झोप तर होते ना पूर्ण.
व्हय व्हय तसच आहे टायमिंग म्हणजे वगैरे होत तसच टायमिंग आहे.
हा हा तिथंन जवळ आहे का लांब आहे?
अ नवीन केलेलं जवळ आहे.
हम्
ते जुन लालबागच आहे ते लांब आहे.
होय काय? हा हा.
हम् हू.
बरं.
काय माहिती. हम्म इथे विचारा ना त्यांना, त्यांना यांनाच विचारा. हॅलो
हा राहूची सोय चांगली आहे तिथं? हा हा.
राहायची सोय वगैरे आहे चांगली.
हा हा आणि मी का त ते ह्याला त्याला एक ऍड बघितली, ती अ कोल्हापूर सांगली रोड ला आहे का काय कुणास त हॉटेल पंचवटी नैवेद्यम हा नैवेद्यम थाळी मिळते बघा तिथं, खायला चांगलं आहे काय ते?
हाई कि.
हा दोनशे नव्याण्णव रुपयला अनलिमिटेड थाळी.
ह खूप म्हणजे त्याचे रिल्स वगैरे आहेत, आणि हे आहेत. इथे कोल्हापुरातच हाए ते, मार्केट या रसिका हॉटेलच्या समोर.
ते नव्हे, दुसरं दुसरीकडे आहे. पंचवटी लिहिलय पंचवटी हॉटेल पंचवटी.
मग तिकडे असेल ते, सांगली रोड ला असेल कुठ.
हा तिकडं कुठ तर आहे काय तर. हू म्हटलं गेलो तर बघायचं. तिकड हा भरपूर पदार्थ आहेत अहो त्याच्यात.
होय ते सगळे पदार्थ बंद होतात बघा हळूहळू.
होय ना हा.
सगळ हळूहळू लई स्ट्रिक्ट करत नेलय.
अ.
लई स्ट्रिक्ट केलंय.
व्हय ना!
हम् हम्.
हा हा पाहिजे खरंं तर ते हो की नाय?
होय हो पाहिजे पाहिजे, पाहिजे म्हणजे काय अं जे खरोखरच अ म्हणजे आता त्या नियमांमध्ये राहून अ हे करत्यात, म्हणजे अ तो बिझनेस चालवतात नाहीतर मग कोणतरी एक चांगलं हे करून व्यवस्थित बिझनेस चालवणार आणि मध्ये रोड वरती सगळं चालू ठेवणार. आणि मग ते काहीच करणार नाहीत, आणि ते पैसे कमावणार. आणि हे मात्र टॅक्स भरून मरणार. असं होतय ना. त्याच्यामुळे मग ते त्यांच्यासाठी चांगला आहे. आणि लोक लोकांच्या आरोग्यासाठी पण चांगला आहे. हम् पाहिजे. चार, पाच वर्ष तरी त्यांची बदली व्हायला नाही पाहिजे. तीन वर्ष तरी ते राहिले पाहिजेत. मग जरा होईल ते
हा. सगळ्यांनी धक्काच घेतला.
होय होय. मग चांगला आहे, म्हणजे अ हे अधिकारी वगैरे जरा हे करायचे त्यांना पण ते थोडसं आता हे झालं कि बाबा, कंपल्सरी आपल्याला काम करायला पाहिजे. किंवा काय कामाची आहे ते सगळं. त्यांना पण आता माहि पडतंय कि. कारण मग पूर्ण राज्यालाच ते हे आहे ना होय, असं नाही की, अ एका जिल्ह्याला आहे आणि दुसऱ्या जिल्ह्याला नाही वगैरे असं पूर्ण राज्यालाच ते इन्स्ट्रक्शन आहेत.
आणि अशीच लोक पाहिजे ते काम करणारी. असे लोक पाहिजेत हो सगळ्याच क्षेत्रामध्ये. सगळ्या
होय होय होय.
त्यांना राबून काही हे नाही ना. सगळा क्षेत्रामध्ये हे झालं पाहिजे, कारण त्यातलीच लोक असतात कोण हे करणारी.
भरपूर अजून म्हणजे सुधार होणार याच्यामध्ये, पाहिजे असं हे भरपूर आधीच आलं पाहिजे होतं. तेे आता आलं.
तेच की आणि काय बाकी?
हॅलो. हॅलो.
हॅलो
हा बोला की.
हा.
हॅलो
हा ऐकायला येते का? येतंय ना. येतोय, येतोय हा येतोय. हा. मामाला काही केला नाही काय परत फोन?
अ नाही. आज मलाच वेळच मिळाला नाही. त्यामुळं मग मामाला काही फोनच केला नाही मी. सकाळी सांगितलेलं मामांनी मी नऊला नऊच्या आधी करा म्हणून.
हा.
कॉल अ करूया, आणि मग मी जातो मग तुम्ही सरांना करा वगैरे असं सांगितलं होतं. पण मला याच वेळ मिळाय नाही, मग म्हंटलं आता रात्रीच बघूया, कारण ह्या सगळ्या गडबडीत ते राहून गेलं.
हम्म हम्म हा हा, मग आम्हाला आपण काय म्हणे पैसे, आलेत वाटत सतराशे का कायतर असं, ऐकायला मिळालं मला. मादुरी म्हटली. हा
हा हा आले असतील पण, ते तीस कॉल झाल्यानंतर ते आपल्या वॉलेट ला येऊन पडता -त पैशे. म्हणजे ते आपलं फोन पे च वगैरे वॉलेट असतय बघा
हा हा.
त्या त्या वॉलेटला, त्या ऍपचं वॉलेट आहे. त्या वॉलेट ला येऊन पडतात, मग ते आपण बँक डिटेल्स टाकायचे अन् ते आपल्या अकाऊंट ला घ्यायचे.
होय.
हम्म.
हा हा बरं.
असं हाय.
हम्म हम्म. बर. तुमचे किती झाले आता कॉल?
माझं आता हे दहा पूर्ण होतील. आता
होय का? हा हा. तीस पूर्ण करायचेत काय?
तीस पूर्ण करायचे असतात कॉल. पाच वेगवेगळ्या लोकांना कॉल करायचे असतात असं.
हां हां. बरं. आता कोण कोण झालं? मी, मामा, हे, आम्ही तिघं.
तिघंच, आणि श्री ला एक केला होता.
हा चार झाले. मग आज आलटून पालटून घेणार. मादुरीच पण हाय की वाटत?